हॅलो आवाज येतोय माझा आवाज येत हम
हा हा येतो येतो बोला.
मला तुमच्याशी थोडं म्हणजे जे आपले काही दैनंदिन जीवनातले किंवा बाहेरचे जे खाद्यपदार्थ ना जे आरोग्यासाठी काही चांगले अस काही घातच असतात त्याच्याबद्दल दहा मिनिट बोलायचं होतं. आहे का टाइम मॅम?
हो हो बोला बोला मॅम
काय नाही आता तुम्ही अ काय तरी विचारा की हॅलो हा अ तुम्हाला कोणत अस पदार्थ जास्त आवडतो मोस्टली खायला.
मोस्टली म्हणजे मला इडली आवडते खूप कारण का ती शरीरासाठी खूप पौष्टिक असते. त्यामुळे मला इडली आवडती खूप
मग तुम्ही इडली मला सांगू शकाल का? कशी बनव
इडली हा मी हा तुम्हाला इडलीची रेसिपी सांगते मॅम. इडली पण म्हणजे आपण जेव्हा बनवतो इडलीच्या पिठासाठी, पिठासाठी आपण सकाळी तांदूळ का आपल्याला म्हणजे हव्या असलेल्या डाळी त्यात घाल म्हणजे उडदाची डाळ सगळ्या डाळी मिक्स केल्या तरी पण चालतात कारण का ते जास्त पौष्टिक होते आणि उडदाची डाळ थोडेसे पोहे त्यातन थोडे मेथीचे दाणे आणि अ हरभऱ्याची म्हणजे डाळी आपण घालतो त्या सगळ्या डाळी हे घातल्या ते सग काय भिजत घालाय भिजत घाल घालायचं व संध्याकाळी चा म्हणजे सहा, सातच्या दरम्यान ते बारीक करून ठेवायच जेणेकरून ते रात्रभर चांगली भिजेल व चांगलं पीठ फुगेल. असं त्या रात्रभर फ अ फुगवायचं आणि नंतर सकाळी आ आपण जे अ इडली ची भांडी कर इडली च्या भांड्यात घालून छानपैकी मग त्याच्या मऊ लुसलुशीत छान इडल्या होतात कारण आणि त्या खायला पौष्टिक पण असतात त्याच्याबरोबर आपण अ शेंगदाण्याची किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा सांबर आणि ह खोबऱ्याची चटणी सुद्धा खाऊ शकतो.
हो बरोबर आहे खोबऱ्याची चटणी देखील आप पण बनवतो आ त बाहेरच म्हणजे आंध्र प्रदेशात किंवा तामिळनाडूमध्ये तर हे म्हणजे साऊथ इंडियन डिश ही फेमस करताय तुम्ही ज्या प्रकारे ती इडली ही डीप मला शेअर केला नक्कीच मी ट्राय खरए आता तुम्ही जसं इड म्हणजे कशी पौष्टिक असते हे सांगितला तस मी तुम्हाला एक पनीरची रेसि शेअर करू इच्छिते म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे अं पनीर हे प्रोटि म्हणजे प्रनी पनीर मधून प्रोटीन मिळते. आपल्याला माहितीच आहे कली पनीर हे एक दुधापासून बनलेलं पदा थ आहे हे तुम्हाला माहितच असेल. मग त्यामध्ये कस किंवा फॅट वगैरे असतात प्रो टिन्स असतात त्या थ्रू आपल्याला ते पनीर मधे अ ऊ उतरवले जातात आणि पनीर मधून ते आपल्याला मिळतात मी मोस्टली अ म्हणजे काही ठिकाणी काही लोकं घरी पनीर बनवतात. बट मला ते ऍक्च्युअल मध्ये अ अ जमत नाही ये असं मोस्टली म्हणजे मी अ बाहेर काम वगैरे करत असल्यामुळे मला ते सफिशियंट नाही आहे. सो मी बाहेरूनच प्रेफर करते म्हणजे विकत घेते आता जसं की माहितच असेल तुम्हाला रेट वगैरे घेऊन यायचं मग घरात किती फॅमिली मेंबर्स असतात त्याच्यावर ते डिपेंडस् आपण बनवतो.
हो मग तुम्ही म्हणताय ना की जसं की पनीरव पनीर जास्त पौष्टिक असत बरोबर आहे पनीर जास्त पौष्टिक असतं आणि त्याचबरोबर ज्यांना दूध आवडत नाही. त्यांना पनीर खूप एकेकांना पनीर खूप आवडतं. खर दूध आवडत नाही मग त्यांना त्यातून अ जे वरून मिळतात तेच पनीर मधून घटक मिळतात. मग ते पनीर खाऊ शकतात मग त्यांना प्रोटिन मिळतात. तर त्यातून पनीर मधून आणि पनीर खूप म्हणजे आता जास्त करून कुठल्या मोठमोठ्या कार्यक्रमात किंवा जास्त करून हॉटेलमध्ये आता जास्त करून पनीर चीच मागणी आहे दिपा जास्त करून पनीरच लोक खातात. आता नॉनव्हेज म्हटलं तर अ मटन चिकन आणि व्हेज म्हणलं कि पनीर झालं. हे दोनच ऑप्शन आज काल हाय हॉटेलमध्ये म्हणा किंवा घरी म्हणा हे दोनच ऑप्शन जास्त अ जेवणामध्ये आहेत असं मला वाटतं आणि नाश्त्याला म्हटलं तर म इडली डोसा पोहे उपमा यासारखे डिशेस असतात.
हो बरोबर आहे मॅम मी तुम्ही जे सांगितलं ते मला पटलं म्हणजे जस की तुम्ही अ एकदम अशी म्हणजे चांगली इन्फो दिला की काही लोकांना दूध म्हणजे खायला आवडत नाही बरोबर प्यायला आवडत नाही मग ते त्यांना प्रोटीन कस मिळणार मग ते त्या लोक लोकाना जर आपण पनीर सजेस्ट केलं तर, तेनी खातात कारण पनीर मध्ये एवढ प्रोटीन असत की ते दुधापेक्षा डबल प्रोटीन त्यामध्ये असत आणि ते त्यांच्या बॉडीमध्ये जात आणि ते तंदुरुस्त राहतात मी अगदी या टीम मध्ये सहमत आहे आता बघा मी कसं बनवते हे तुम्हाला सांगते. आता आपण घेऊन येतो पनीर मग घेऊन आल्यानंतर थोडस मी थंड पाण्यामध्ये ठेवते म्हणजे जेणेकरून ते म्हणजे अ फ्रीजरमध्ये वगैरे असल्यामुळे ते जास्त कडक झालेलं वगैरे असत मग मी ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्या थोड्या वेळानंतर एक पंधरा वीस मिनिटानंतर त्याचे स्मॉल स्मॉल पीसेस मध्ये कट करून घेते. जस की आपण बाहेर बघतो कस असत वगैरे मग ते न आ त्याच्यानंतर मी थोडस शालो फ्राय करून घेते म्हणजे थोडंस ऑइल पॅनमध्ये टाकायंच आणि त्यामध्ये ते शॅलो कस काही लोक करून घेतात काही लोक नाही म्हणजे अ मला तरी असं वाटतं की आपण करून घ्याव म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळी पनीरची भाजी किंवा पनीर मसाला जे काही आपण करतो त्यावेळी ते पनीर आहे ना ते असं क्यूब टाईप असतं प पुढून घट राहील म्हणजे त्याचे असे थोडेशे इकडे तीकडचे कापायचे ते फिसकटणार नाहीत निघणार नाहीत अस मग आपण ते फ्राय क करून घेतल्यानंतर मी थोडीशी त्याला एक्स्ट्रा टेस्ट ये ण्यासाठी थोडस एक पाच दहा मिनिट परत एकदा थंड पाण्यामध्ये टाकते म्हणजे जे आपण फ्राय केलेलं जे काही असत वरच कवच वगैरे तर ह आत आपल्याला एक मसाला मिळतो बाहेर मसाला आपण थोडस वाट मध्ये दूध घ्यायच आणि तो मसा त्यामध्ये टाकायचा आणि पुण्या ढवळून घेऊन तो तो मसाला एक पाच किंवा एक दोन हा बरोबर ना मग ठेवून द्यायचा मग तोपर्यंत आपण इकडं कांदा कट करून घ्यायचा मग त्यानंतर टोमॅटो कट करून घ्यायचा आणि मग ते मिक्सरला त्याची एक छानशी प्युरी करून घ्यायची म ती प्युरी करून घेतल्यानं तर असं म्हणजे त्याची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित येते. म ते आपण पॅन मध्ये ते घ्यायचं त्यात थोडस तेल वगैरे मग आपली जी प्युरी असेल आणि आवश्यकतेनुसार मीठ आणि जो आपण तो मसाला घेतला होता तो घालायचा म्हणजे थोडस व्यव स्थित अस लालसर कलर येऊपर्यंत त्याचा स्मेल व्यवस्थित येऊपर्यंत ते आपण ते शिजू द्यायचं मंद गॅस वर मग ते झाल्यानं त्यानंतर आपण पनीर टाकायचं पनीर टाकल्यानंतर त्याचा अस मस्त सुगंध येतो. आणि ते पनीर ऑलरेडी आपण फ्राय य केलेल असतय त्यामुळं ते शिजलेलचं असतय. मग त्यासाठी आपल्याला एक त म्हणजे शिजवण्यासाठी काही वेळ लागत नाही.
लागत नाही हो मॅम
वर झाकण ठेवाय च झाकण ठेवायचं म्हणजे जेणेकरून त्याची वाफ त्या टोपवात जाऊन परत ते शिजेल अस मग ते ठेवल्यानंतर एक दहा पंधरा मिनिट झाल्यानंतर ते मस्तपैकी शिजून जात हा पण ते नंतर मग काही लोकं अ रोटी म्हणजे जी तांदळाची बनवतात त्यासोब त्यासोबत देखील खाऊ शकतात आणि काही लोकं मग चपातीसोबत खाता त काही लोकं पुरी सोबत म्हणजे ज्यांन ज्यांच्या ज्यांच्या घरी जे जे काही सामान अवेलेबल असतात. त्यानुसार ते खाऊ शकते म्हणजे अशी ही पनीरची भाजी मी करते. म्हणजे पनीरच का तर प पनीर मधून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं प्रोटीन मिळत आणि आपल्या शरीराला दे ते देखील चांगलं असतं
हो मॅम खूप छान पद्धतीने तुम्ही पनीर करता आणि तुमचे म्हणज खूप म्हजे मला तुमच्या सारखीच रेसिपी बनवु वाटयल्या छान तुम्ही रेसिपी हे केला सांगितला व मी पण आता पुढे ज्या वेळेला पनीर बनवेन सेम तुमच्यासारखे बनवेन मॅम खूप म्हणजे खूप छान रेसिपी सांगितली मॅम तुम्ही
ठीक आहे आ ता बघा हे आपलं झालं होय एक जसे की तुम्ही सांगितला इडलीबद्दल मग मी सांगितलं पनीरबद्दल मग हे दोन होते ते पौष्टिक पदार्थ अ हं आता खाद्य पदार्थ म्हणायला गेले की बाहेरचे तुम्हाला महा बोला ना
हा ब म्हणजे तुम्ही म्हणता ना कि पनीर किंवा आपण तुम्ही पनीर इडली वगैरे आपलं हे बोलणं झालं की ह पौष्टिक पदार्थ आहे तसेच पनीर प्रमाणे काजू काजूचे काजू देखील पौष्टिक आहेत शरीराला जेणेकरून काजूमध्ये सुद्धा प्रोटीन अस आणि ते ड्राय फ्रूट असल्यामुळे आपल्याला म्हणजे नुसताच ड्राय फ्रूटस आवडत नसतील तर आपण भाजीतून पनीर खाऊ शकतो आणि पनीर सॉरी सॉरी काजू आणि जशी तुम्ही मगाची ग्रेवही सांगितला की पनीर जशीच मसाला सांगितला आपण काजूला बनून छान करू शकतो. आणि ते पण आपल्याला प्रोटीन पण मिळत आणि चवदार टेस्टी पण होत हो त्यामुळे काजू सुद्धा काजूची भाजी सुद्धा मस्त वाटते खायला
होय बरोबरणार मी म सहमत आहे म्हणजे क्च्युअल मध्ये बाहेर गेलो की म्हणजे मोठी लोकांबरोबर काजू वगैरे आवडत न ड्रायफ्रूट खायला त्यांना प्रॉब्लेम्स वगैरे येतात काहीना पचत नसत मग जशा प्रकारे पनीर म्हणजे जस दूध आवडत नाही तस आपण त्यांना पनीर सजेस्ट करू शकतो मग जसं त्यांना ड्राय फ्रूट आवडत नाही तसं त्यांना आपण काजूची भाजी सजेस्ट करू शकतो. अ म्हणजे जसं सेम रेसिपी आहे. म्हणजे पनीर
हो
युझ केला की ते काजूची रेसिपी होऊन जाते, आता जसं बघायला गेलं तर काजू अ काजू हा पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगला आहे आता बघा तुम्ही एकदा सांगितला मग पनीर मग काजू म्हणजे हे तीन जे पदार्थ होते घटक पदार्थ हे इझीली आपल्याला कुठेही बेकरी मध्ये बाहेर वगैरे इझीली अव्हेलेबल होतात आणि त्याची तिन्ही
हो पटकन हा आपण घरच्या घरी लगेच बनवू शकतो की आपल्याला खाऊ वाटली बाबा किंवा कितला कुणाचा बर्थडे आहे किंवा घरी काहीत फंक्शन् आहेत कुणाच्या घरापुरती जेवढे कार्यक्रम आहेत. किंवा बाहेरचे मोठे सुद्धा कार्यक्रम आहेत त्यासाठी सुद्धा आपण या भाज्या बनवू शकतो का ज्याणेकरून लोकांना त्याची चव पण समजेल आणि ते प्र म्हणजे शरीरासाठी चांगल असेल जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही पुढे पचायला म्हणजे जड होणार नाही ते
हा म्हणजे हा अचानक घरी कोणी पाहूने आले. आणि मग त्यांना अस रिच लेवलची किंवा चांगली खमंग जर रे सिपी हवी असेल तर आपण ह्या तिन्ही रेसि पि त्यांना सजेस्ट करू शकतो म्हणजे जेणे करून त्या पौष्टिक देखील असतील आणि व्यवस्थित म्हणजे ते दिस नारा देखील म्हणजे त्याच लूक म्हणजे आपण म्हणतो ना सुरत अन् सिरत अप मा मायनी पडती हे दिले आहेत त्या टाईप मध्ये ते म्हणजे होऊन जाई ठीक आहे मॅम तुम्ही मला म्हणजे माझी रेसिपी ऐकून घेतला तुमची देखील पौष्टिक रेसिपी मला सांगितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद मी अ नक्कीच इडलीची रेसिपी ट्राय करेन आणि जस की तुम्ही काजू पासू सांगितला आणि ती देखील मी रेसिपी ट्राय
हो हो अन् मी नक्कीच पनीरची रेसिपी ट्राय करेन मॅम हा हा बिलकुल हा